हॅलो.
हा बोल काय म्हणजे जेवळीस ना.
हो, जेवले तुम्ही.
ह, मी पण आता माझा लंच ब्रेकच झालेला होता, माझं लंच झालं. आणि तुझीशी बोलतेय.
हो का, बाकी तब्येत वगैरे कशी आहे.
हा बरीये, काय म्हणतेस, तुझं काय म्हणतंय कॉलेज.
कॉलेज अजून काय स्टार्ट झालं नाही आत्ता, ऍडमिशन प्रोसेस सुरू आहे.
अच्छा, कशासाठी घेतलयस ॲडमिशन.
इंजिनिअरिंगसाठीच. पण मला डिपार्टमेंट कॉम्प्युटर वगैरे पाहिजे आहे, पण ते थोडं पर्सेंट तेजे ते कट ऑफ वगैरे कॉलेजचा, त्यामुळं अजून कॉलेज काही भेटलं नाहीये.
अच्छा म्हणजे तू डिग्री करतेस का, का डिप्लोमा.
आत्ता डिप्लोमा झालायं कंप्लिट. अ, डिग्री साठी ऍडमिशन घेणार आहे. हो, बीटेक साठी.
मग आता, कसं काय कट ऑफ कितीच लागलंय वगैरे काय.
म्हणजेे इथे जवळपासचे कॉलेज ट्राय करायचेत, पण कॉलेज वाइज कट ऑप लिस्ट. तर वेगळे आहे, आणि प्रत्येक डिपार्टमेंटला पण वेगळे पर्सेंटाईलचा कट ऑप आहे. मग आता, कॅपराऊंड मध्ये बघायचं कोणता भेटेल काय. म्हणजे तुमच्या ओळखीत असं कोणत चांगलं कॉलेज आहे का, या आसपासच्या एरियातलं.
आसपास अ, म्हणायला गेलं तर तू सांगलीला अप-डाऊन करू शकतेस.
सांगलीला अपडाऊन करू शकते पण, सांगलीत असं इंजिनिअरिंगच चांगलं कॉलेज म्हणजे एकच. आहे ना वालचंद.
वालचंद कॉलेज आहे, बुदगाव कॉलेज पण आहे. बुदगाव ला पण एक कॉलेज आहे.
हा मग बुदगाव, म्हंटल्यावर तिथं आपल्याला हॉस्टेला राहावं लागेल.
हा हॉस्टेला राहावं लागेल, मग काय होतं हॉस्टेला राहिलं तरी. म्हणजे हे बघ, आता इथून जरी तू गेलीस ना सांगलीला. तर तू सांगलीला जाऊन मग, सांगली मधून बुदगाव ला जाणाऱ्या बस पकडून पण जाऊ शकतेस. जर पण डेली अपडाऊन करायच म्हटलं की, दोन बसेस तुला बदलाव्या लागणार. इथून सांगली, आणि सांगली मधून मग बुदगाव.
हा दोन बस, आणि त्यांच्यामध्ये टाईम पण भरपूर वेळ खूप जाईल ना.
हो, मग जवळपास म्हणशील तर मग, वाठारचं पण आहे ना अशोकराव माने कॉलेज.
हा ते भेटेल ते पण आहे, नाहीतर इथं जयसिंगपूरचं पण आहे जे. जे. मगदूम वगैरे.
हा हा, जे. जे. मगदूम. पण चांगलेय माझ्या लक्षातच नव्हतं जे. जे. मगदूम. पण आहे चांगल. पण तु असं म्हणतेस ना कट ऑफ वगैरे ला, लागतोय त्या पद्धतीने पर्सेंटेज अबाउटिंग. त्यांची भेट, म्हणजे त्या पद्धतीने तुम्हाला भेटणार. तर मग बघायचंय, आणि जवळ लांबचं म्हणजे आसपास जर भेटत असेल तरी चांगलंय, आणि जरी थोडस लांब भेटलं तर मग काय. हॉस्टेला राहून मग करून, करायचं मग.
हा, लांब भेटलं तर काय ऑप्शन म्हणजे, दुसरा नाहीचं हॉस्टेल ला राहावंच लागेल.
हो, ते तर आहेच.
बघायचं आता कोठे भेटतय काय, अजून एक पंधरा वीस दिवस तर जातील ऍडमिशन साठी तिथून मग, कॉलेज स्टार्ट होईल, मग काय लगेच.
अच्छा. त्यांच्या परीक्षा वगैरे असते, मग तुला किती तरी टक्के भेटलेले. डिप्लोमाच्या शेवटच्या लास्ट, शेवटच्या वर्षाला.
मला त्र्याऐंशी टक्के आहेत, पण आपल्या जवळपास च्या कॉलेजेसमध्ये कट टॉप जास्त आहे ना.
अच्छा. ‌ मग जवळपास आता बघत बसलीस तर, मग ते कसं होतंय. जे जर मग चांगलं शिक्षण देणारऱ्या वगैरे, कोल्हापूरला पण भरपूर कॉलेजेस आहेत. कोल्हापूरमध्ये पण तू बघू शकतेस. गव्हर्मेंटच्या पण कॉलेज ना, गव्हर्नमेंटच्या कॉलेजला किती कट ऑफ लागत ते त बघावं लागेल तर,
तेच की आता ज्यावेळी ऑप्शन फॉर्म भरायचा असतो, लिस्टमध्ये त्यावेळी नाव टाकू शकतो. तो आपण एक पंचवीस तीस कॉलेजचं नाव टाकू शकतोय. मग बघायचं कोणतं भेटतंय काय?
अच्छा. मग तुला कॉम्प्युटर सायन्स मध्येच करिअर करायचं होतं का?
हा म्हणजे, मला आधीपासून त्यातच इंटरेस्ट होता त्यामुळे मी डिप्लोमा करताना. पण त्यांच्यातून चं केला. आत्ता त्याचे सब ब्रांचेस भरपूर आहेत म्हणजे, असं ए आय एम एल ए आय डी एस वगैरे.
अच्छा अच्छा, मग आता तू कशामध्ये घेते.
आता मी टाकताना तिन्ही, डिपार्टमेंटचे म्हणजे तिनही जे हे आहेत. ते त्याचे नाव टाकणारच तिन्ही डिपार्टमेंटचे पण,
कोणते कोणते डिपार्टमेंट येतात तेच्या मध्ये,
ह हा ए आय एम एल असं येतं म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग
अच्छा
आणि ए आय डी एस असच येतं आणि मग आपलं नॉर्मल कम्प्युटर
अच्छा पण माझ्या मते तर जे सध्या जे चालू आहे ना ए आयच वगैरे त्यालाच करावंस कारण त्याला पुढे महत्व येणार आहे ना पुढे जाऊन आ ए आय मध्ये क्लाउड वगैरे पण आलेला आहे चार्ज होती पण जॅट जी प आणि जेमनीच पण थोडे क्लाउड आता येते सध्या नवीन नवीन गोष्टी शिकून घे ते तर ते कस तुम्हाला पुढे भविष्यात चांगलंच आहे
हो तेच आता बघायचं कोणतं भेटतय
म्हणजे तुला त्या भाष्या वगैरे येतात, जसं की जावा वगैरे ह्या येतात.
हो हो लँग्वेज येतात मला त्या भाषा येतात म्हणजे डिप्लोमामध्ये थोडं फार म्हणजे बेसिक कवर करत त्यात ते आणि ज्या ऍडव्हान्स असते ते म्हणजे त्याच्या पुढचं जास्त येते डिग्रीमध्ये कव्हवर होऊन जाईल
अच्छा
आणि काय पुढं करिअर ला काय पर्याय जे बाबा मनेल तेच कराच वाटते
आणखीन असं म्हणजे मला त्याच्यातच जास्त इंटरेस्ट होता त्यामुळे मी तेच करत होते एज्यूकेशन जॉब वगैरे पण आता जसे सजेशन म्हणजे आताची परिस्थिती बघायला गेल तर आपल्याला असे एक वेगळं पण काहीतरी ऑप्शन म्हणून पाहिजे असं वाटतंय मला तर
माझ्या मतानुसार त्याने आता तुम्ही जरी कॉलेजला शिकत असला तरी पण तुमच्यामध्ये काहीतरी अ तुम्हाला म्हणजे तुमच्यामध्ये स्किल जे म्हणतात ना ते काय स्किल आहे बाबा तुम्ही कशामध्ये एकदम अ असं प्रवीण आहात प्रवीण मधल की तुम्ही एकदम त्याच्यामध्ये तुम्ही ते जस की आपण एखादं बघ तर आपल्या समजा घरामध्ये पाईप खराब झाली किंवा नळ खराब झाला तर आपण काय करतो ह्या ला प्लंबरला बोलतो आणि आपण काय म्हणतो अरे बाबा खूप चांगला आम्हाला चांगला प्लंबर पाहिजे तो चांगलं म्हणजे सगळ्यात चांगलं काम करेल म्हणजे आपण त्याच्यामध्ये काय सोधतो की बाबा खूप चांगलं काम करणारा म्हणजे ज्याच्यामध्ये त्यांन महारथ हासल केलेली असेल अशी व्यक्ती ब तर तस की तुमच्याकडे एखाद काहीतरी बाबा काहीतरी विशेष असं काहीतरी तुम्ही ज्ञान घेताय तर त्याच्यामध्ये तुम्ही एवढा अ एक त्या सराव करा की तु त्याच्यामध्ये अगदी अ काय म्हणायला पाहिजे ते अ खास होऊन गेलं पाहिजे आणि लोकांनी तुमचं नाव घेतलं पाहिजे त्याच्यासाठी.
ह हो तेच की सराव कोणती पण गोष्ट जर करायची असली तर आपल्याला जास्तीत जास्त सरावच पाहिजे त्या गोष्टी टिचा कन्सिस्टन्सी असली तरच ती गोष्ट आपण पुढ जाऊन म्हणजे एकदम त्या क्षेत्रात असं पुढं जाऊ शकतो प्रावीण्य मिळवू शकतो. नाव बनऊ शकतो.
हा मग त्याच्यासाठी बी नाही तुम्हाला ते छोटे छोटे जेे कौशल्य म्हणतात ना मराठीमध्ये. ते कौशल्य तुम्ही शिकली पाहिजे. कारण नुसतंच कॉलेजचा अभ्यास करून आपणं पुढे नाही जाऊ शकत. तुम्हाला सगळ्या गोष्टी पण सध्याच्या चालू आहेत ना त्या पण तुम्हाला यायला पाहिजे. त्या कौशल्य त्या गोष्टी शिकणं खूप महत्त्वाचं आहे. आजकाल आता म्हणजे की तुम्हाला आता तू ए आय मध्ये जात तेचना तर ए आय ते असणार की तुम्हाला सगंळ.
नाहीं की वेगवेगळं हे म्हणजे त्यांच्यात कसं सायबरं सक्युरिटी पणं आहे मशीन लर्निंग पणं आहे असं वेगवेगळे आहेतं भरंपूर शिकण्यांसारख्यां गोष्टीं फक्तं कसं आपणं एक कोणतीतरं गोष्टं धरूंन त्यांच्यामध्ये पुढें जाऊंन प्रॅक्टिस म्हणजे सराव केलं पाहिजे. तरचं ती गोष्टं आपल्यांला पूर्णपणें येऊं शकते.
हां तेचं नां तुम्हीं जंर ए एक गोष्टं पकडूंन जसं तूं म्हणलेसं नां की एक कांहीतरी पकडूंन त्यांच्यामध्ये मी जर स्राव केलां तरं मी त्यांच्यामध्ये अगदीं खूपं महारतं हासलं केली. तरं तुम्हीं कंपनीलां शोधण्यांपेक्षा नां कंपनी तुम्हांला शोधतं येते. आणि कंपनीचं तुम्हांला उचलते.
हो तेचं की कॉलेजेसंमध्यें पणं कंपनी येतातं असं. इंटरव्ह्यू सांठी वगैरें.
हां हां
त्यांवेळी पणं ते आपल्यांमध्यें कायं कौशल्यं आहे किंवा आपणं त्यांच्या कंपनीसांठी कसंब बरोबर आहोंत. कंस करेक्टं आहोंत हेंच ते बघतांत म्हणजे असं तुम तं जास्तीत जास्तं तुम्हांला मार्क्स किती आहेतं किंवा तुम्हांला टक्केवारी किती आहे हे बघतं नाहीतं. तुम्हांला येतं कायं प्रॅक्टिकली हां.
बरोबर बरोबर तुम्हांला एक्सपीस तुम्हीं सुद्धा कशां म्हणजे किती मी अर्थान बोलतायं तुम्हांला किती ज्ञांन आहे त्यां गोष्टीचं ते बघितलं जातं. तुम्हांला किती टक्के हेतं ते नाहीं बघितले जातं. तुम्हांला त्यांच्यामध्ये किती समजं आहे हे बघले जातं आणि मंग ते चांगली कंपनी तुम्हांला ऑफर
हो मंग आतां तसं बघायलां गेलं तरं जास्तीतं जास्तं म्हणजे ज्यां कम्प्युटरं म्हंते भाषां भाषां असतातं नां त्यांत. कोणती तरी एक भाषां सिलेक्टं करूंन त्यांच्यातचं आपल्यांला ग्रोथ करावी लागेल. ह
हां तेचं की मंग मी कायं म्हणलं की माझं एम बी ए झा माझं एम बी ए झालं बिझनेसं बिझनेसं म हां विचार एसर बिझनेसं आहे इंट मध्यें
हां मंग आतां तुम्हीं जॉब करतायं कां
हां मी जॉब करतें म्हणजे जेंव्हा आम्हीं तिकडे होतों नां. अ आपल्यां उत्तरं भारतांमध्यें त्यांवेळेसं पणं मी करतं होते. पणं आतां इथे कसं अं मं जवळंपासचं करं भले ही तुझ्यां हुन्यांमध्ये नसेलं तरी पणं आतां दररोज भाड्याने घेऊन जाडयावरं आहे आंजकांल जरं जॉबप डिग्री असेलं नोकरी असेलं तरी दोन तासं येण्यां जाण्यांमध्यें जातातं नां. दहा अकरा हे तसेचं जातातं हां त्यां मुळें जवळंपासचं करं म्हंजे तुलां कसं येण्यां जाण्यांमध्यें सुद्धां ते बरं पडलं. असं म्हणतांत अच्छा मी हितल्यां हितं करतें.
ते सगळ्यां गोष्टीं कसं आपल्यांला बरोबर परफेक्टं बघूंन तेचं मंग करायलां लागेल.
हो नां.
बांकी अजूंन कायं म्हणतां.
कांहीं नाहीं मलां पणं वाटतं महत्वाचं आहे आणि शिक्षणांबरोबर तुम्हांला कांहीतरी वेगळं पणं भेटलं तुमचं कांहीतरी
हो हो ते तरं पाहिजेचं.
तरं ठीक आहे मंग हं.
हां हां चालेल.